बोल की आवाज येते दादा.
हा याला याला आले कीकश. पाच पण पाच कंमप्लीट झाल्यात तुझा सववा कॉल.
करायचे ना.
हम्म तुझा तू.
मी पण पाच केलतो. आता होच पाच झाल्यान. तर येते ना पुढं.
हा हा हा. तसं म्हण ना मी तीस कॉल करायची आहेत ना.
काय नाही पुढं किती येतनी. पहिले पाच करून आणि पाच आले मग आता किती किती किती देतात काय माहित.
माझ पण आता पहिलं पण झालंत माझ्या तच पण झालीत नव्ह.
होय सांगू कसा तो आहे.
माझा पण सहावाच आहे.
आता करायचे कुणाला कुठून आणायचं तीस.
एका व्यक्तीला पण पाच कॉल करू शकतोय.
चालते.
दिलेयच इन्फॉर्मेशन तिथं वाचायस नाही वाटत. ढकलले आपली पुढे पुुढ एका व्यक्तीला पाच पाच वेळा कॉल करू शकतो.
ठीक आहे ना चालते.
मम्मी मी जातो. कोणतरी येतील ह्याला बघायला तू थांब घरात. हॅलो
हा बोल की
ह् आणि काय म मी येतो येऊ काय सांग?
खरच ये मी गावाला तर ये ना परत मुंबईला गेल्यावर येऊन काय फायदा तुझा
हम् लाऊन देणं ना कुलपले
रड की
हो कोमीला, कोमीला विचारलं मी कोमीला अजून ऍपच डाउनलोड केली नाही मला.
डिलीट केलटीत ग जास्त जनी डलीटच
मी पण डिलीट केल बाळ खरं माझ सगळं आहे तस होत. आग माझा तो जुना मबाईल होता ग त्यात होता नवीन हत घेतलंच नव्हतं ना अजून आता मेसेज आल्या गुप वर न घेतला
ते आधीचच बरं होतं ग
होय खरंच ते
शी आता किती भेटतेय काय माहती एका कॉलला रिझल्ट प हे काय कॉलेजमध्येध्ये ते रिझल्ट ते कधी देणार आहेत का नाही
अग फी कुठ भरले
गेलतो ब भरायला मी म्हणजे आमच्या पैशी घेऊन गेलतो तोस्कॉलरशिप आल्यावर भरायची होती. मी काय म्हणलो सरांना स्कॉलरशिप आल्यावर भेतो माझं म ती आता आमच्या म्हणजे मी तेि पैसे भरतो तर सर म्हटले नाही तस चालत नाही मग इथं तुझी फी भरलेली दाखवली की स्कॉलरशिप मिळत नाही. विजा कंप्लीट आहे भरून म्हणून
हा हा हा
ॉरशप आल्यावरग आ मला स्कॉलरशिप येणार कवा तवा बघायच मग कॉलेज मध्ये भरायचं मग फी ती देणार मला.
आणि ऍडमिशन ला टीसी लागतोय.
रिझल्ट मग
ते पण की ते पण तवाच देणार
कधी देणार आहेत तरी आलाय काय तरी
नाही एवढ्या लवकर येत नाही जुूनच्या एंड ला येईल ब
माझा अवघड होते बघ आता गेल्यावरर्षध यायच नाही रिझल्ट आणय टाकला
मग काय काम कर की तर दादा आहे ना
ह की पण ते एकाच वेळे दिलं तर ठीक आहे ना म्हणजे आणून तरी देता येईला तर लागलच नाही. ऍडमिशन ला.
देतात.
रिझर्ट आणि ते
ते एकाच वज का दिव फक्त फीजची कंप्लेंट आहे कि नाही त्यांना ठेवतात पेंडिंग पीसी रिझल्ट देतात सगळ्यांनाच
आमचे ह बाबा कंप्लीट
इसवी पपर भरलीस. काही नाही ग कास्ट म ना पण तेवढंच बाार मी पहिला तेरा हजार नंतरुस एस वाय ला तेरा हजार मग किती फक्त सात सात हजार स्कॉलरशिप येते. होय तेवढेच ना.
बाकीच्याना पूर्ण पूर्ण मिळते ना.
अ वीस हजार येत्या त्यातली कॉलेज तेरा हजार घेतेत. तेे म्हण आहिले की ते आपल्याकडे शिल्लक
अच्छा म्हणजे तुम्हाला सात हजार होय.
आणि त बय.
कॉलेज तेरा हजार घेत होत तुमची फी आमचे पक्काचे वीस वीस.
हम्. त्या मला मिळतीय की सात हजार फुकट हम् य का?
आड. बघायचं ऍडमिशन कॉलेज तरी बघून ठेवलेस का नाही?
बघालय मी चर्चेस चर्च कर आलय बघूया. तेच बाई सांगितलं ना तुला सर्च करा बघत म्हण.
सर्च करून बघायच हम्म बघ करायला पण चांगलं आहे खर तथं मिळणं जर अवड आहे ना म ते गवर्नमेंट.
हा आत घेणार आहे तेथूच ना. ते नाही. मी ते मी दुसरं मी तिथं नाही घेणार मी दुसरं घेणार. तिथच दुसरं कॉलेज आहे हाय कॉलेज
कोणतं हम् ते प्रायव्हेट आहे ना मग
हय नाही.
संत ग अडगे बाबा
ह.
म कस ना हे जीम हे जेम ना.
नक ग ग. नको ग मला गव्हर्मेंट आहे ब ते पण चालतय बोले बघ होते काय?
हॅलोय.
हो काय?
हा.
तू काय?